हॅलो.
हां, येतोय का आवाज?
हा.. हा, येतोय.
हम्म्.
दहा मिनिटं, झालेली आहे.
कायं
माझ्यां कॉलचे दहा मिनिटं झालेली कायं म्हंटल हॅलो
कायं म्हणते
हॅलो माझ्यांपासून हां बोलकी
हां तुम्हीचं कंट केलां नां
कंट झालां आपोआंपच झाले असतील मंग हां आवांज येतोय मलां बोलां
हम्मं
हॅलो येतोयं आवांज
ऐकूं येतं नाहीं कायं मलां येतोयं तुमचां आवांज
मलां पणं येतोयं यां लागंला
हं हम्मं
मंग सकाळीं किती वाजतां उठतांय
सकाळीं मी होयं सांत साडेसांत लां
हं हां सकाळीं घरीचं असतांय नां
होयं
हम्मं कॉलेज असलं तरं आणि लवकरं असतें कायं सर कॉलेज किती वाजतां असतंय
आधी पावणे आंठ लां कॉलेज भरतं होतंय ईकडे ऐसी लां
हां ऐसी लां
आतां ईकडे कां नऊ दहा लां असतें कॉलेज पूर्ण दिवसं असतें नां साडेचार पर्यंतं
होयं पूर्ण दिवसं असणारं आतां
हम्मं
किती वाजतां म्हणजे कसं येतं होतां कॉलेजलां तुम्हीं
मी थोडे दिवसं बसून गेलो आणि घरं नां मलां कायं चढायचं होतं नाहीं म्हणूंन मी आणि चालतं चाललो मधून
चालतं तिथूंन
होयं इथंन डेकनपांसन पूढणं धुपत्यांनाच्यांवरन मधलां रोडं आहे की
जवानांमधूंन यांयचं
हां जवाहरनगरं मधूनच अं ओल्ड मुंबईच्यां समोरं तिथंन हां मधन नाहीं कां रोडं
कळालं कळालं म्हणजे ओल्ड हां समजलं ओल्ड मुंबईच्यां तिथूंन समोरूंन तो रोडं परंत तो इकडनं मंग हिज्याजवळं हम्मं रोडं झालांय की ओ
जातोयं बघां
नाल्यांच्या दारातूंन जातांय कायं
हां
हम्म हम्मं चालतं म्हंटल्यावर लवकरं यां लागतं असेलं किं हो
हां म्हंणजे घरांत नां मी सांत संवा सांतलां निघंत होतो
म्हंणजे येतंय पावनेआंठपर्यंत बरोबर
घा लागतं हो चालतं जायचं म्हणते कि तेवढ्यांच टाइमलां
हां
बसं पणं आणि पंधरां मिनिटं चालतं जायंलाच लागते तिथे स्टँड वरनं कॉलेजपर्यंत
प्यांनन तेवढंच पडतंय ते उलटं तेवढ्यां वेळेेतं तुम्हीं ईकडे येऊंन लागतांय होयं तुमंची बसं आणि तिथंपर्यंत स्टँडलां स्टँड पासूंन आणि इथं म्हणजे भरंपूर हे होतंय
कॉलेज पर्यंत चाल यायला पंधरा मिनिट जातंय.
हा
मग तेच मग आणि पाच मिनिटं मला हिथन तिथं नाक्यापर्यंत जायला लागते मग तिथं ना पंधरा मिनिट तेवढं म वीस मिनिट जातेच की
आणि सवय लागली की काय वाटतं पण नाही.
होय
हम्म अ डिकेडेला वगैर गेलद कसं मग
डिकेटी लांब आता बसणारच की डीकेटी तर ते लांब आहे.
हो तिथन आणि चालत झालाच पाहिजे स्टँड वरून
डीकेटी ला होय स्टँड वरून पण चालत तिथं पण मधन पाठीमागणं जायचं फुडणं जायचं नाही डिकेटीला मागच्या गेटनं जायचं.
मागच्या गेटला रस्ता आहे.
हम्म मागच्या गेटन जवळ पडते पुढच्या गेटनं अर्धा तास जास्त जाते.
होय मग गंगाम पासून तीन ट्रेन असते त्यांची तिकेटीची
अ होय पाठीमागण गंगामई नाही नाही डेकेटीच्या मागणा रोड ला म्हणजे पहिला गंगामय लागते मग पुढ डिकेटी लागते. गंगामाईच कॉलेज नाही शाळा आहे. मागच्या रोड ला गंगामईची अ तिथं बाग कुठली
टेस्टे होते ते आपले
हा हा
ते तु आपलं हे आहे की कोणतं तर बंद पडलं मंगलधाम का काय ते हाय की
मंगलधामच त कुठं?
मंगलदम नाही अ कायतर हॉल आहे कार्यालय हा हा समजलं कि तो रोड
हा
तो रोड पट मी काय म्हणते की तो कार्यालय की आपल्या असं रांगोळीच्या स्पर्धा वगैरे असल्या तथ भरतात बघा वेद वेद भवन पण न का वेगंळच नाव आहे त्याला
हां माहित नाही ओ
तिथूनच तुम्हाला शॉर्टकट रोडा इकडे केलाय आणि इकडं शाळेला पण आहे असं गंगामेईच्या समोर प्राथमिक गंगामाई प्राथमिक गंगामाई त्या बरोबर समोर कार्यालय किं कोणतं ते
गंगामाईच्या समोर अमरासमोर दोन्ही पण शाळा हा हा हा हा हाय हाय हा गंगामाच्या समोर आहेत.
फेस्टल मध्ये देत आपल्या रांगोळच्या स्पर्धा वगैरे असतात की
हा हा कळालं कालं समोर आहे आणि त्याला लागूनच पलीकडे डिकीटी आहे.
हा त्याला लागूनच इकडं शॉर्टकट रोड वर चढ आहे कि नाही तिथून पण जातात मुली आणि इकडून पण जात चढ आहे.
हा दोन्हीकड पण आहे.
हम्म तिथे गेला ना कॉलेजला तर तिथे ऍडमिशन भेटलं. तर आपलं ते प्राथमिक गंगामाई इकडून मोठा गेप लागतोय नाट्यगराच्या चौकात आणि डिकेटीला फ्रंट गेटला जो रोड जातोय की नाही त्या स्वतःच्या गल्लीतून जाताना तिथे एक दुकान आहे त्यांचं त्यात शेलर म्हणून नाव आहे त्यांच तिथ बांबू मिळते आपलं तिखट बाबू असतं की नाही ह शेलाराचे त्यांच्याकडं बांबूवररती होय त्यांची मम्मी डान्स वगैरे. ते पार्टिस पार्टिसिपेट करायची बघ तीच काय.
नाही नाही त्यांची मम्मी नाही डान्स कधी केली.
म्हणजेे दुकान आहे ना त्या जाणटे हो. जितके किराणमालचं दुकान चालवतात का नाही शाळे मू त्यांची काकी असेल हा कारण की त्यांची फॅमिली पण मोठी होती. आणि असं एकदम हे आहेत फॅमिली चांगल्या त्यांची.
हम् घर बांधलंत की त्यानी म्हटत आता.
आता बांधले असतील तेव्हा लहान होत.
होय पहिला छोट होतं तेच तिथं त्याच्या पू स समोरच जागा होती काही तिथं मोठं घर बांधला.
हा दोन रोड आहेत त्यांना समोरचा तकडचा पण लागतोय राजवाड्याचा.
हो तिकडं आणि इकडं दोन्ही रोड आहेत.
तुमची क्लासमेट आहे का ती.
अ होय आधी होती म्हणजे इकडे भैरवणातला मीडियम एलटी होतो ना ती. बांबू म्हणजे आपण खायचा बांबू तो ना.
हा हा हा हा खायचा बांबूवर आपल्याला अ. एम हा चटणी.
येत होती. हाम.
होय लय खायचं तेव्हा दोन रुपय ला होत. दहा दहा रुपयाच पंधरा पंधरा रुपयेच मी गंगामाईला होतो ना अकरा बाराविला.
आम्ही भरपूर खातो बाई नंतर मग मी थर्ड इयर ला हला घेतले ऍडमिशन. कॉलेजला.
हम्म हम्म.
गंगामाईलाच होतो दोन वर्ष. काय छोट्या होत तेव्हा. तुमच्या जे म्हणजे एवढं स्कूल ला वगैरे जायचं त्या. असतील आमी दोन हजार बारा हं.
माझ्या क्ला माझी क्लासमेट आहे खर ती माझ्यापेक्षा. ती अ दोन का तीन वर्षाची मोठी आहे.
मोठी असेल हा हम्म काय माहिती. होय अ तुमची एज किती आहे.
मला आत्ता.
बावीस ना. ह आम्ही जात होतो का नाय कॉलेज. पधरा जुलैला बर्डे हाय काय. हा हा. बर्डे हाय की.
तिझं लग्न झालं कि प्रेग्नेंट आहे ती आता.
असेल प्रेगंट हाय व्हय डीएमएल टी ला तु असणारत हो. हा हा त्या का कलर्स लय बोलायच आमच्या शि काकीन म्हणजे आम्ही. ते भरपूर सगळ ग्रुप होत ना जास्त खायचो आम्ही त्यांचा बिझनेस लय व्हायचा. म्या तसला बांबू खरोखर कुठच भेटत नाही कुठ.
त्या का नव्हत्या खरं म्हणजे माझी माहिती. ते नाही ना तिची मम्मीच चालवत होती ते दुकान त्यांचं ते.
मग ते मम्मीच असणार त्यांची त्यानी पाच. त्याे डान्समध्ये वगैरे करायचे नंरच कथकना विचारा की त्यांना तुम्ही तिला विचार सांगाल ति मला म्हणजे असं म्हणायचं कॉलेजमध्ये असताना त्या मुली असं कधी पण असं मुलांचं वगैरे कार्यक्रम अस ते बघा नाटकला वगैरे तेव्हा त्याटट वगैरेतात तेव्हा
असं एकदम ऍक्टिव होत ते हा हा म्हणजे असं प्रॉपर म्हणजे डान्समध्येच नाही काय म्हटलं प्रॉपर नाही हो असं कशात तर अस पाठ पार्टिसिपेंट मध्ये काय मुला हॅलो म्हणजे एवढ्या नव्हत्या पडीएमच होत्या आता नंतर काय झाल्या असतील काय माहित नाही पण असं होत्या मेंटेन होत्या म व्यवस्थित
हम्म आधीचा फोटो आहे थोडा बारीक होत त्या एकदम झाड दिसतात
झाड झाले असेल आता आम्ही होतो तेव्हा आम्ही दोन हजार अकरा बाराची पाहिज आमची म्हणजे बरोबर दोन हजार पासून आणि बरोबर कसं दहा दोन हजार दहाला दहावीला दोन हजार अकरा ला करावील असं आमचं
नाईंटी फोर
दोन हजार दहा अकरा ला आम्ही किती पाचवी सहावी ला असेल
हा हा
दोन हजार अकरा ला म्हणजे
का पे
दोन हजार पंधरा ला मी पाचवीला होतो चौती तिसरी दुसरी ला होत मी दोन हजार अकराला
दोन हजार बावीस एकतीस व चालूता मला एकतीस इयर म्हणजे बरोबर ऐक म्हणून म्हणालं तुम्हाला कमी वय आहे होऊन जाते फर्स्ट ट्राय मध्ये तुम्हीशला पोलीस ब
नाही ब त्याच्यानी कुठे एक्झाम आणि एक्झाम
का आयटी मध्ये हम् हम नाही तेेला सोप पा सोडामुळे जास्त त्यामुळे खूप वाटत ना त्याचा आयटीस
होय
गरी
बर तुम्ही लावा
काय म्हणलं
कॉल तुम्ही करा
असगला